हॅलो
हम्म आवाज येते हॅलो
यायला यायला तुला यायला?
हो हो येतोय.
हम्म झालं जेवण?
हो
झालं का?
झालं झालं.
काय चालू आहे मग?
काय नाही बाई तू सांग काय चालूय तुझं?
काय नाही बा.
हो
पाहि त हम्म
तुझी बहीण जातात काय ड्युटी वरती?
अ
तुझी एक बहीण बोलली ना तू अजून ड्युटीला जाते कामात आपल्या कामावरती
नाही नाही नाही जात नाही.
अच्छा दोघी पण नाही का?
अ नाही दोघी जात नाही आता दोघी घरीच. करता आता हो.
शांत हायेत काय तुझी बहिणी.
हो!
खूप शांत आहे हूं!
बापरे! हो हो!
खूप शांत हो तुझी?
माझी अगुजळ आहे खजाळ आहे.
हो का काऊन. भांडण करते काय तुला.
बापरे सांगू नको तिच्या तोंडाला दम राहत नाही.
हूं!
एवढी बोलते. हो मला बोलते तिच्या भाऊजीला बोलते.
भाऊजीला बोलते का?
हो भाऊजी तं तिचे लय भारी आहे तिच्यापेक्षा तिचे भाऊ जी भारी आहे म्हणजे मला एक बोलतात आणि मग तिला चांगले बोलतात. त्या दोघांच लय पटतयं हूं तिनं त्यायला कितीही काही बोलून तेन तिनं त्यायला त्यायनं तिला. ते आपल्याला मदात पडाय बोलत चालत नाही.
बरं आहे.
आजकालच्या याच्यामध्ये कुणाला चांगलं सांगणं गलत आहे.
हो ते तर आहेच.
मंग ते खूपच भारी आहे, कशीष ऐकत नाही.
हो आपलं आपलंच मनपंस
आप मी हो ना मी मोठी असून मला शांत करते.
ह मग बराबर हाय. तिचं आईला बोलत असेल ना मंग तशीच.
अरे बापरे, आईला. सांगायचं काम नाही रोज आईच्या नादी लागत जाते हं!
एवढी बोलते.
हो रोज लागते आईच्या नादी.
हूं बरं आहे बरं आहे बॉ. चांगलं आहे की लईच बुलकार आहे मग.
हो बापरे तिला काय बोलायला गेलं काहीच. आ मार खाल्ला तिनं ती सुधरत नाही.
हो का. बर आहे.
हो ना!
ती एवढी बोलते म्हणल्यानं
आचा खूपच बोलतेय कधी आली तुला भेट करून देईल मी तिच्यासोबत.
हो हो नक्की दे.
ती आली वगैरे ना त भेट करून देईन.
हो हो नक्की भेट करून दे माझी.
हूं आणि तिची पूर्णच्यावेतीने माझ्या मुली दिली.
काय?
पूर्ण जशासतशी माझी मुलगी झाली तिच्यासारखीच.
हों का?
हे नही माहित दोघी मावश्या कुठल्या.
तिच्या सोबत राहिली असेल जास्ती म्हणून.
ना ती माझ्याकडेच होती नां शिकण्यासाठी.
हुं म्हणूनच.
त्यांचं दोघीच तर कसंच नाही पट पण तुझ ते कसं असते ना तुझं माझं जमेना आण तुझ्या वाचून करमेना अस आहे.
हों!
चालूच राहत त्यांच. एक शांत आहे तीन काही म्हणत नाही म्हणून सांगते. तिकड आईकड गेली की फोन करून सांगते मम्मी. मा म्हणते ती तिच्या मावशी ना.
हों का?
सांगते मग नाव घेऊन म्हणते की मा काय? म्हणत नाही ही स्लो बोलते मम्मी म्हणते मी पडलो वगैरे की हासतो वगैरे. आणि ति तिच्या नादी पहील्या पासुनच लागते.
तिला हातना तिला करम त नसल तिच्याशिवाय आणि ती असली की चिडचिड हं होत असल.
सारखं चालू राहतय तिचं ताई न ईचं मम्मी, तिचं ताई न ईच मम्मी.
हों चांगलंय नां मनोरंजन तुला.
हां डोकं दुखत होतं माझं आता, आता नाहिये ती माझ्यापाशी या वर्षी. बाल तिचे त्यामुळे गेली नी गावाकडे. आता तिथं आईचं खाते, वहिणीचं खाते, बहिणीचं खाते, गावाच्या सासू
वहिणी हायता का? हुं वहिनी ला राग येत असल मंग?
वहीनीला! कामाहीत बाबा कधी बोलून दाखवलं नाही.
नाही बोलून दाखवलं? काय सांगणार आहे ते ते तुम्हाला तरी. खरं भाऊ कसा आहे?
भाऊ!
हुं बेंचवर बें ते नाही का? हों का.
डेंजर आहे डेंजर.
हूं मग वहिनीला काय बोलू देत नसतीला.
ऊ!
वहिणीला काही बोलू देत नसत्यांली
-चा लग्न झालं म्हणा त्यांचं-.
हो का?
अव्वा... नाई ते त्यातला नाहीये... काही आपण बोलायला- ती बोलू देईन म्हणा... पण तिला लावून देईल... मला लावून देईल.
दोघीला असं... दोघीला बी- तिला राग नको... अन तुला राग नको
हो... तो भांडण लावून देती अन.... बाहेर निघून जाती असातला ए तो. त्याच्यामुळं... त्याचं काय सांगता येत नाय.
मग तुम्ही दोघीनं... ऐकायचं नाई तिचं... त्याचं.
आता तेच करावं लागणार ए... आणखी... त्या काय... लग्न झालं परत काय.... वेळ आता आता दोन महिने झालेत म्हणा त्यांचे.
हो का?
आता... मे मध्ये झाला ना.... उन्हाळ्यात
हा हा.
त्यामुळे जास्त
त्याच्यानंतर... काय भेट... झाली नाई का?
नाई आता... राखीला वगैरे... किंवा मग दिवाळीला... आम्ही काय काई असलं... तरच जात असतो ना सुट्यांमध्ये बाहेरगावी राहतो... त्यामुळे... बघू आता माझ्या बहिणीबरोबर होतो ना मी.
हों का?
हो... बहिणीबद्दल... सांगत होतो...
हो... अंहं... जवळ होती ती.
हो... खूप भारी बबा... तिला काहीच म्हणता येत नाहीत नाई आता... तोंड वाजवणं कमी ए ना जरा. पण ते तिचा... कार्बन कॉपी आहे ना माझ्यापशी. त्यामुळे... थोडं फार तर तीन वाजणार.
त्या दोघीची भांडण... परत... तिच्या भाऊजींची नी तिची भांडण... ते कमी असल ना?
बापरे... तिचे भाऊजी... तसेच ए... तिच्यासारखे. म्हणजे समजा... त्यांच्या दोघाची लागली... आपण नाई बोललो... तरी पण प्रॉब्लेम. बोललो तरी
बोललो तशी संपलं आहे मग... भाऊजी बी तिचे... दोन्ही कडून बोलतात म्हणाल्यानं.
हो... आता तिला फोन करून बोलतात.
हो का?
हो... माझी न तिझी भांडण झाली... त... तिला समजून सांगायचं.... मला समजून सांगायचं.
हु
जाऊ दे नं... तिला काय कळत नाई वगैरे... असं नाई का
हो हो.
पण ती लहान ए... हे नई.
हो का?
काय चांगलं होता मग... ते सारखेच आहेत म्हण दोघं म्हणून त्यांचे करतात करतात. खूप पहिले खूप कर त होते आता थोडा कमी झाला. आता तिचा जास्त झाला.
हो आता ती जवळ आली असेल ना? म्हणून
नाही तीन वर्ष होती ना ती पण ती पण होती. पण ती जास्त दिवस राहिली नाही.
सुरुवातीला कोण होता?
अ छोटीच होती.
तवा मग तेव्हा तिचा जास्ती होता मग परत ही बडबडी आली ना?
नाही तिचा अजूनही आहे. पण हिचं कस आहे माहिती आहे का? ही नादी बी लागते आणि बोलते बी.
हम्म
असा य त्यांना लईच काळजी आहे तिची तिचं कसं काही ना का थोडफार दुखत राहते ना थोडं नाजूक आहे ती.
हो हो
त्याच्यामुळे तर मगं तर सांगायचा विषयच नाही
हो
ते तिचं एक मेन टॉपिक आहे मणा ते घरी पण तिचं तेच कळ ना बाबा तिचेे दुखते म्हणून सगळे तिला हे करतात
हो का
सी स्ट्रॉग आहे बर ती. तस काम वगैरे असल ना व्यवस्थित सगळं करते
ह ह तिला कामाचा कटाळा येतोय
काय माहिती बाबा दुसर काही असू शकते
ते नाही का ते जो तसं असेल तीच्या काम
ते जोकायना गली गली में शोर हे मेरी बहन को मेरी बहन कामचोर हे
हो असू पण शकते बग भारी तिनं कधी काही केलं नाही यांना जर म्हणाय गेलं ना म्हणजे तिच्या भाऊजीला की बाबा करत नाही काही नाही गाव ते नव्ह ते आपल्या इथे राहणारच की चा असं असं बोलायचं होत मला काय बोलावंता आता त येईल ही मना ह ह
हो आता गेली. लग्न नाही का तिचं
नाही झालं नाही आणखी या वर्षी बघू आता काय होत ते जॉब करते ना ती सध्या इंटर्नशिप देतय त्या होय काय एवढ लोड नाही.
मग लग्न असलं की बोलव मला मी इन लग्नाला तिच्या
ये येणार की मी तेच तर म्हंटल की आली तर कधी वेळ काढून भेटायला याव लागल तीला कसे बोलते दुसऱ्यांना खूप चांगली बर हो मग का काही सांगता येत नाही
बिचारा
मग पण ती दुसऱ्यांसोबत खूप चांगली राहते बरं
हो का?
खुपचं बांप रे असं वाटतंच नाहीं ती अं
हं घरच्यांवर मंग रुबांब दाखंवते जरां असं आंता पायंर एवढी टॅनिंग व्हांयला लागली कायं डब्बा पडांयला लागली आंता तरं हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवांज नाहीं यांयला लागंला कां हॅलो हॅलो आवांज नाहीं यांयला लागंला तुंझा हॅलो हॅलो हॅलो -हां हो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो माई चे हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो कां रांल नावांच आहे